हॅलो.
हा बोला.
काय करायलाय?
काय नाही बसलोय, अजून जेवणारा आ
निवांतय का आज? म्हणालं मी.
होय, निवांतच हाय आज.
हम्, अजून का जेवला नाही मगं?
रोजचाच टायमिंगय उशिरानं जेवायचं.
एवढ्या उशिरनं?
होय.
लय वेळ झाला की.
हो वेळच होतोय रोजच टायमिंगय, सवय झाल्या आता उशिरन जेवायची.
हम्म हम् नाश्ता?
नाश्ता काय चहा पिलायं, नाही आज चहा पण नाही, दूध लवकर आल
हम् ह.
आं
डेरीतलं दुध घेताय काय?
आमच्या शेळ्या
हॅलो.
हॅलो
हा
शेळया आहेत आहो आमच्या, शेळीच दुध
होय, शेळीच दुध चांगल असतं नाय?
होय होय, झाडपाला असेल सगळं ते खातात त्यामुळे ते, चांगलं असते. पौष्टिक असतय दुध ते.
ह मी पण ऐकले शेळीचं दुध पौष्टिक पित्यात नव.
होय, पित्यात की.
खायच असतय खरं, मी नुसत चहा जेवढं अस तेवढच खातोय मी, नाही तर नाही पित.
त्यात जेवढं चहा करता
दूध खाहीत नाही ओ, दूध पित्या त. दुध खाईत नाही दुध पित्यात.
हॅलो.
ताई काही चावलं का काही एवढं मोठ हम्म हम्म मला वाट एवढ्या मोठ्यानं ओरडलात तर काही चावलं का काय?
ते नाही मी हेच्यासाठी फोन केलता की पनीरची रेसिपी सांगा
हाव
एवढं असं का आवाज
लामडा हॅलो आला का आवाज हॅलो आवाज येई नाय काय.
अडकलत यायला लागलाय
आत्ता आला काय?
हा आला.
हॅलो.
हा बोला.
आला काय आवाज?
हा.
कांदा चिरायचा लांबडा परत टॅमॅटो लांबडा चिराय चा कांदा कांदा टामेटो चिरून घ्यायचा पि ते तेलात सोड तेल सोडायचं च त्या तेलत व्हय
तुमचं बोलण्याचा टोनच असा आहे काय? एवढ स्लो झिरो पॉईंट फाई एक्स च्या स्पीड न बोलताय
व्हय हा
बर सांग लक्ष नव्हतं माझं परत
पण परत सांगू मला कंटाळा आलायो
हॅलो.
हम्म.
लावली बघा मावशीच्या मुलगीन टीव्ही टीव्हीचाच आवाज येत असेल तुम्हाला हळू पण आवाज करून बघत नाही
सांगा की
बंद करतू थांबा हा टीव्ही
हा.
हम्म. हा बोला आता
ते संगत पण
कांदा टमॅटो चिरून घ्यायच जरा तेलात ते भाजून घ्यायचं ते लालसर होईपर्यंत आणि त्याची पेस्ट करा आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आणि अ हे काजू पण थोड भाजून घ्यायच लय खरपूस भाजायचं नाही थोडं थोडं भाजून घ्यायचं त्याची पण पेस्ट करायची. आणि मग तेलात खडा म्हणजे फोड तेल थोडं घालायचं. त्यात तेलात खडा मसाला घालायचा. मग खडा मसाला घातल्यानंतर ते टॅमॅटोची पेस्ट घालायची. ती पेस्ट अस तेलवर तेल अस सुटूस पर्यंत भाजायची ती पेस्ट. म्हणजे चांगलं भाजल की नई चव चांगली होत्या. आणि व्यवस्थित राहते पण दोन दिवस राहते. म्हणजे असं व्यवस्थित भाजलं नसलं कनई मग ते राहीत नाही इटून जातेय. म्हणून भाजणी चा म्हणजे मसाला चांगला भाजायचा. टॅमॅटोची पेस्ट भाज मग ते काजूची पेस्ट असतेना ती काजूची पेस्ट घालायची. काजूची पेस्ट मग ते पण जरा भजायची व्यवस्थित. आणि त्यानंतर मग म्हणजे हळद घालायची, मीठ घालायचं. चटणी घालायची. मग पनीर मसाला घा, पनीर मसाला घालायचा. आणि मग हलवायचं आणि मग जरा त्याच पा म्हणजे पाणी जरा घातलं तरी चालते मग ते आणि जरा दोन मिनिट मसाला आणि जरा शिजू द्यायचा. आणि त्यानंत तर मग तुम्ही हे घालायचं ते पनीरचे काप पनीर पण कनई म्हणजे असं तुप आता क नाही हे करून घ्यायचं, भाजून घ्यायचं थोडं फार म्हणजे चांगलं होतंय.
मी आधी तसच घालतं होते ते प म्हणजे सेपरेट पहिलं भाजून घेतो ते पनीर
आणि नंतर न मग कनई ते मसाल्यात कन
मी आधी तसच घाल तो ते पनीर. मला एका काकीने सांगितले की म्हणजे पनीर पचायला जड असतंय मग ते म्हणजे तेलात जरा आपण भाजून घ्यायचं, तेव्हापासन मग मी भाजून घेतोय.
तेला मग ते का
बर, ‌ बर.
ते काप ते भरले काप म त्या मसाल्यामध्ये हलायचे आणि वरनं मग काजू तेन घालु तरी चालतो. आणि वर म्हणजे चांगलं दिसण्यासाठी अशी कोथिंबीर घालायची. छान दिसतं मग पनीरची झाली बघा रेसि
हम्म.
तुम्ही अं?
सोपीच हाय फक्त होय लै करायला लागत नाही. बिर्याणी बिर्याणी मला येत
बिर्याणीला दोन तास लागतंय करायला. दीड, दोन तास. पनीर किती वेळ
आं
पनीर कराय किती वेळ लाग
का कोणी करायला . मसाला तेन कराय जरा वेळ लागते सोडा भाजायला ते त्या त्यामुळे अर्धा .
हम्म.
. वेळ
हा पाऊस पडालाय का नाय तुमच्याकडं?
हॅलो
पाऊस पडालाय काय तुमच्याकडं म्हणलं?
नाही ऊनच आहे तुमच्याकडं?
जून होई ना आला तरी अजून पाऊस पडेना . गरम गरम होयला लागलं.
हो.
हॅलो आवाज येईना काय खडबड खडबड आवाज येयला.
ह्यांचा आवाज असतं . बारीक होते. हॅलो. हॅलो
फॅन मधनंच मोठं होतंय मधनंच
काय नाही टीवी बघत बसलोय ती मावशीची मुलगी लावल्याती. आवाज पण कमी कर म्हणटल कर त्याला उगंचच सोडून बसल्या कि
तुम्ही टीव्ही ला काय बघत नाही?
हॅलो
तुम्ही टीव्हीला काही बघत नाही काय म्हणनं?
टी व्ही ला सिरियलच बघतोय खरं आता त्या सिरियल पण नवीन-नवीन याय लागल्यात त्यामुळं कायी बघूच वाटेना झालं.
तुम्ही काय बघतायचा?
आम्ही आमच टीम आम्ही मोबाईल मध्ये तेवढं रीलस बघतोय तेवढं टीव्हीच नाही मोबाईल वर जेवढं रील्स वगैरे बघल तेवढंच बघत.
हा हा.
हां.
मग काय नाही बघायलय संध्याकाळी उठायचं देवळात त्यांनी ते आमचं काय? ती रोट म्हणून कायतर असतंय मग तेे चिकन मटन .
हम्म.
मग ते असते मग ते देवाला जायचं संध्याकाळी.
हो. मग आज संध्याकाळी निवण जेवण करायला लागत नाही.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
बारला संध्या सगळ्यांनी करून खायला पाहिजे.
हम्म फ्रेंड्स वगैरे करत नाहीत का.
करत्यात सगळ्यांचा नंबर आहेत नंबर वाईज कर
मग आज तुमचा हाय काय नंबर.
हो आज माझा आहे, आणि माझे पार्टनर गेल्या घरी. होय मला कराय लागतेय.
हा हा हा. हा.